नमस्कार
नमस्कार ताई
हा
काय झालं का चहा पाणी
नाही व्हायचंय माझा खूप दिवस कॉल लागतच नव्हता मी खूप प्रयत्न करत होते शेवटी आज आज कालपासून आज पहिला कॉल लागला तुमचा आणि आता आपण दुसरा घेतोय बरं आता पाणी हे खूप महत्वाचं आहे ना का सगळ्यासाठी पाणी नसेल आता काहीच नाही ना तर आणि आ आता पाऊस खूप उशिरा पडतो त्यामुळे जे आहे ते पाणी जपून वापरायचंय नाही का तररा पाणी आता जेव्हा पाऊस भरपूर गेल्या वेळेस भरपूर पाऊस पडला गेल्या वर्षी
हा
तर तो ते पाणी आपण पाऊस येतो भरपूर आणि ज्या ठिकाणी पाऊस खूप पडतो नद्या नाल्यांना पूर वगैरे येतो तेव्हा हे पाणी साठवून ठेवलं पाहिजे आपल्या येत म्हणजे, प्रत्येक सोसायटीनी वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे.
ह ह.
जिथे गाव आहेत तिथे वाहत पाणी विहिरीमध्ये ते केलं पाहिजे, किंवा तलाव
अ अ बंधारे घालून ते अडवलं
आडवलं गेलं पाहिजे हा. तर असं केलं पाहिजे म्हणजे पाण्याचा योग्य उपयोग होईल. आणि आडव म्हणजे पाणी साठ आठवता येईल चांगल्या प्रकारे. आणि आता कस आहे. जिथे शहरात वगैरे मुबलक पाणी असतं. तिथे काही महिलांना रोज पाणी म्हणजे, पाणी भरून ठेवायची सवय असते पिण्याच.
हो हो.
ते दुसऱ्याविषी सकाळी उठल्यावर ते उरलेलं पाणी सगळं बाथरूम, बेसिंग मध्ये हो तून देतात. आणि परत ताज भरतात. असं हे जरा केलं नाही पाहिजे असं ओट नाय दिलं पाहिजे पाणी त्याचा पुनर्वापर तरी करा, नाहीतर चार दिवसांनी वगैरे अस पाणी बदला है का नाई किंवा जे राहिलेलं पाण्याच अस उपयोग केला पाहिजे.
हो हो कपडे धुण्यासाठी किंवा भांडे धुण्यासाठी पण आपण वापर करू शकतो त्याचा, हो.
तर असं करणं आता खूप गरजेचं आहे. आणि आता पा पाऊस असेल तर जमिनी पण कोरड्या परत चालल्यात सगळीकडे. त्यामुळे पाणी अडून पाण्याची जमिनीतली पाण्याची पातळी वाढवणं खूप गरजेचं आहे.
हा.
जिथे अ अगदी पूर्ण शेत जमीन आहे किंवा कोरडी जमीन आहे. पण पा पाऊसच नाही ते पाण्याचा स्रोतच नाहीय. त अशा ठिकाणी बंधारे करू पाणी खूप आडवायला पाहिजे. ते याची आता जाग जागरूकता करणं खूप गरजेचं चय पाण्याच अ पाण्यात म्हणजे वापर कसा करावा जपून कस वापरावं पाणी असं किंवा म जे वापरलेलं पाणी आहे त्याचं रिसायकल कसं होईल? असं सुद्धा ते असं सुद्धा काहीतरी प्रयत्न सुरु ठेवले पाहिजेत.
हो बरोबरय हो बरोबरय
पाणी हे जमवण्यात नाही का?
होा
आज पाणी नसेल तर जंगल ओस पडतील प्राण्यांना पण पाणी मिळणार नाही. जंगल ओस पडली तर आणि सगळे मग प्राणी शेवटी जिथे सोसायट्यांमध्ये येतात जिथे लोकवस ज आहे तिथे येतात मग पाणी नाही त्यांना खाद्य पदार्थ नाही. पाऊस पडायसाठी झाडं पण लावली पाहिजे. ते पर्यावरण म्हणजे एक साखळीच आहे सगळ. ते शिकून सगळं एक एकमेकांवर अवलंबून आहे.
हम
त्यामुळे सगळंच व्यवस्थित राहिलं पाहिजे. पाण्याचा चांग व्यवस्थित वापर केला पाहिजे. जपून वापरलं पाहिजे पाणी. पाणी आहे म्हणून गाड्या धुवा भर पूल, गार्डन ला पाणी भरपूर मारा, रस्ते धुवा. रोज पायऱ्या धुवा, अंगण धुवा.
हा काही काहीना सवयचं असते तशी, काही काही पाणी असलं म्हणजे पाण्याचा खूपच वापर करता. नको गरज नसेल तरी पण तिथे पाणी टाकता अस.
हो सगळं घर बाहेरून धुऊन काढतात. चांगलं अ
करता आणखीन ते. असं हम, हो ना काही ठिकाणी इतके पाण्याचे हाल असता की बायाना एक एक हंडा पाण्या साठी इतकं वन वन भटकावं लागतं.
भटकावा लागतं. किती खोल उतारावर जाऊन ते केवढ्या खडकाळ्या त्यात जाऊन वगैरे पाणी अगदी छोट्या वाट वाटी वाटीनी भरतात बिचारी एक एक थंड पाणी तेव्हा त्यांना जे हाल बघून असं पाण्याची किंमत कळते की, असं. आणि जिथे मुबलक पाणी आहे. तिथे आता सगळीकडेच पाण्याचा जिथे कमतरता आहे, तर जिथे रोजच्या रोज पाणी त्यांना निदान एक दिवसाआड पाणी दिलं, तर त्यांना सुद्धा पाण्याची किंमत कळेल. आणि थोडं पाणी अ थोडसं पाणी म्हणजे जपून वापरतील. आणि सवय लागेल ती. जपून वापरण्याची.
आणि आता पाऊस येणार. नाही येत नाही, तर मग आता तेच होणार आहे. आता पाणी आपल्याकडे पण कमीच येणारयं. म्हणजे एक दिवसाआड किंवा दोन दिवसाड किंवा आठवड्यातून एक - - अ म्हणजे जस जस पाऊसात आ तस येणार नाही तस तस जास्त दिवस म्हणजे पाणी येणार नाही असं.
बरोबर हो ना. काही लोकांना आंघोळ करताना साठा खूप कमी झालाय म्हणूनच जिथे पाणी आहे - - निदान जिथे नाही त्यांना ते पुरवता येईल ओ आता काही ठिकाणी आता सास- - वडला वगैरे पाच पाच दिवसां - - पाणी यत. आणि आमच्याकडे रोज येतं पाणी. अ रोज अगदी पुरे भरपूर पाणी अगदी आमच्या इथे पण बऱ्याच जणांच्या टाक्या वाहून जातात.
हा.
निदान पाण्याच मग हे कमीतरी कला म्हणजे अ - -
हो लक्ष ठेवलं पाहिजे म ताकी भरली का नाही त्याच्याकडे पण लक्ष पाहिजे. तासन तास टाकी भरून पाणी माया जात राहत कोणाचं लक्ष नसत हो.
ज दाप तरी कमी केला पाहिजे त रोज पाणी येतं तिथं नाहीतर एक दिवसाआड पाण्याची सवय ला तर लोकांना जरा ती सवय लागून राहील पाण्याची कस जप कोण वापरायचं कसं ते पाणी हाय की नाय आणि तेच उरलेलं पाणी ज्यांना पाणी नाही त्यांना पाठवता येईल बरोबर ना असं काय आता काही लोक अंघोळ करताना नळ लूच ठेवून बादली वाहून जाते वाहून जाते दोन बादल्या काही तीन बाजल्या काही आंघोळीला असं वापरतात तसही तेही जरा जप जपुण वापरायला पाहिजे किंवा भांडी घ असताना नळ एकदम मोठा सुरू ठेवून छोट छोटं भांड पण एवढ्या मोठ्या नळाखाली धुवायचं पाणी आपलं जात आहे किंवा काय एक ओ ओटा धुताना वगैरे नळ एकीकडे चालू आणि पाणी आप होतोय होतोय आपण तर असं न करता पाणी थोडं जपून वापरलं पाहिजे म्हणजे ज्यांना पाणी मिळत ते त्यांना त्याचा वापर होईल त्या पाण्याचा उपयोग होईल किंवा आपल्या धरणात पाणी तेवढं साठव राहील जेवढ जास्त दिवस ज्यांना मुबलक पाणी आहे त्यांना
हम्म हो बरोबर
पाणी नसेल तर माणसाचं जगणंच मुश्किल आहे पाण्याशिवाय हो की नाही तुम्हाला काय वाटतं या विषयावर तुमच्याकडे कसं आहे पाणी
आमच्याकडे तर आता रोज येतय पाणी पण आता आहे ना अ आता सांगताय की बा दर म्हणजे पहिल्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी असं काहीतरी दुस दऱ्या का चौथ्या शनिवारी अस पाणी आता येणार म्हणे आता चालू झालंय आमच्याकडे आणि मग त्याच्यानंतर तर मगप त्याच्यानंतर पण पाऊस आला नाही तर मग अजून एक दिवस आड किंवा दोन दिवस आड असं असं म्हणजे आतापासूनच आपण पाणी खूप जपून वाप
जपून वापरलं पाहिजे बरोबर आहे
पुढे जाऊन ते पाणी थोडं थोडं थोडं का असे ना आपल्याला वापरायला मिळेल मग नाही तर मग काहीच नाही सगळा पाण्याचा साठा संपून जाईल
बरोबर तेच तेच सगळीकडे बंधारे बांधले पाहिजेत पाणी अडवलं पाहिजे सगळीकडेच सगळ्यांनी आता तरुणांनी हत चांगला पुढाकार घेऊन हे काम केले पाहिजे ही तरुणांसोबत अ सगळ्यांनीच त्यांना मदत केली केली पाहिजे त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे शाळांमध्ये वगैरे कॉलेजेसमध्येध्ये या विषयाची चांगली जनजागृती करायला पाहिजे पाणी या विषयावर कारण आता पाच आता पे उरला पर्वाच्या बातमी होती पाच जुलै पर्यंत पावसाच म्हणजे शक्यता कमी आहे पाऊस पडण्याची हो परवाच्या पेपरला होता आमच्या इथ त्यामुळे खूपच चिंताजनक स्थिती आहे पाच जुलै पर्यंत म्हण पाऊस पडणार नाही पाऊस पडण्यासाठी झाड पण सगळीकडे लावली
हो पाऊस पडला नाही तर वेळेवर पेरण्या पण होणार नाही ना ह वर्षी
ते सगळीकडे मग दुष् काळ म्हणजे भा सगळीकडे भाऊ वाढणार महागाई होणार, बरोबर महागाई होणार त्यामुळे सगळं एकमेकांवर ते अवलंबून आहे सगळं नाही का.
हम्म हो.
मुळे पाणी जपून वापरायला पाहिजे, झाड भर पू लावायला पाहिजेत,
हम.
याची सगळ्याची जनजागृती केली पाहिजे, कॉलेजेसमध्येध्ये, शाळांमध्ये पुन आता तर जिथे मन आपल्या संतां मंदिरांमध्ये जिथे भक्ती सेवा रोज चालते काही ठिकाणी काली म्हणजे नाही का. स्वामी समर्थ असतील, आपल्या कलावती अशा ठिकाणी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही या प्रत्येक तुमच्या जे सेवेकरी किंवा भक्त आहेत त्यांना सांगा प्र प्र्येान कुठेतरी एक झाड लावून ते जगवण्याचं पण तेवढं हमी घ्या याची की आम्ही हे जगूच म्हणून नाही का. असे प्रयत्न केल्याशिवाय आता होणार नाही आम्ही तर केलं वृक्षारोपण झाड पण लावलेत आणि ते जागवण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय.
हा हा.
तर तुम्ही सुद्धा तुमच्या तिकडे सांगा सगळ्यांना जास्त
हो सांगते ना मी पण.
पाणी सगळ्यांना जपून वापरायला सांगा.
हो हो.
ह. चालेल बाकी?
बाकी काय हो चालेल ठेवते हं. बाय.
बाय.